हॅलो.
अला काय.
अला आला. हॅलो.
काय म्हणत.
काही नाही कुठे गेलता.
गावला गेलतो.
मी गावालेच एका आहे.
नाही घरी आलो ना आता.
घरी आलो. हो का.
हम्.
हम्म तीच म्हणल कुठ गेला बाबा फोन गेले नाही गाय नाही अर प्लस कायम माहित कुठं.
नाहीय रे. अ फिरणे सुरू ये नाही आला गालू.
हो का.
हम्.
पर उद्या सुट्टी असेल ना मग.
अ हो.
क कुठे चाललं कुठं.
नाही उद्या आहे सुट्टी.
हम्म तेच उद्या रविवार आहे ना उद्या काय असणार आहे ते.
हो. हो त्या सकाळून चाल सकाळून हे काम संध्याकाळी नाही.
नाही म हो का.
हम्म.
तिकडे यायला नाही काी ट्र्रीपले.
हम्. ठी झाल्यावर या लागल ना.
काय म्हनला.
ठीक झाल्यावर या लागेल ना.
फिक्स झालं म्हणतात ना उद्या पैसे पाठवायचे म्हणतात.
उद्याच का
हम्म बुक करायची ना ट्रेन
सगळ्याची थोडी पाठवायची हर ्याची तिकीट बुक करायची.
कोणत रे.
अचा अस म्हणे बर.
वेटिंग वर असतील मा हे का नाही.
अस काय.
अर्ध्यायची मग का अर्ध येईल काय बाहेर काढायचं काय?
नाही कण्या म्ह साथ जनायची करायची
असं कसं.
ह अ् तेस
पुसकोसस झालून.
तु कोण म्हणे तेजा म्हणे का.
ती मेसेज चालू येत ना ग्रुप मधले..
हो. पाहितीच नाही नाही.
नाहीय का.
तेच ग्रुपमध्ये पैसे पाठवायचे म्हणता उद्या बुक करायचं.
पाहा पहावं लागेल मग किती किती होतात किती नाही.
काही नाही साडेसातशे रुपये तर पाठवायचे बुकिंगचे ट्रेनचे
म्हणजे कुठून कुठपर्यंतची
तिथच पोस्तडारक् त्या अ अर्णा कुरून काहीतरी गावात नाव अर्णाकुलम काहीतरी असं.
केरळच
हा केरळचं गाव आहे तिथंच आहे. कायलला.
जनरलमध्ये.
नाही रे जनरल नाही रिझर्वेशनचीचित ना.
हंग जनरल सीट न
नाही नाही रे रिझर्ववेहेशन ते जनरलच्या बाजूला असते रिझर्वे्हेशन.
ठी
एसी गिसी नाही नॉर्मल तिच्यापेक्षा फक्त मला वाटतें डबल जरासं महाग असते काहीतरी जनरलपेक्षा
साडेसातशे तरी हां
अ ट्रेनचा ट्रेनचा खर्चच किती असते र द ट्रेन काय ह थोडी असते.
हम्म हम्म.
हम्
स्लीपरच जास्त असेल..
स्लीपर मग आता स्लीपरमध्ये कोण जाणार आहे.
हम्म.
नागपूर नागपूर.
नाग पुर का
हम मला वाटतं इथून तिथर लोक जायला तीन चारशे रुपये लागतात का ग
नाही रे इथून अकोलाून नागपूर ट्रेन
वशिमून बता येत ना.
रे वाशी मुखं
हम्म. ट्रेन येनवा सेम ते
हम्म.
हम्म.
यासला मग.
हो ना, मग काय लागतील असे ट्रेनले दो अडीचशे रुपये लागतील वाटते. दीडशे दोनशे रुपये.
कमी
हम्म. अर काहीच खर्च नसतील ना म ट्रेनच, ट्रेन तर हेच असते.
जनरल मधन नाही जायचं ना आपल्याले.
अरे किती लोक तर जायला लागेल. जनरल मध्ये,
ति तर लोक बी नाही रे गर्दी किती असते. जनरल मधी,
मग कशात, दुसऱ्या डब्यात अ.. महाग राहायचे ना.
पाहावं लागल यार तिथं, काहीतरी करा लागल जाऊन.
हम्म.. येतानी येतानी महाग करावी लागते.
हो कां.
आताच करून ठेवाव लागती. येेत येतानी पण,
हो ना बुक करून, तिथंच बुक करता येतं ना.
अ..
तेव्हा काही नाही येता व जनरल मध्ये, आलो त कुठून पाठवून कसं बी.
नाही बी ली हाटवतात.
नाही तर मग पहिली जागा जिथं लागते, म्हणे पहिलेच लोक बसेल राह
ह.. ह.. ते सगळ आप आपलेच पाहिजेत.
एखान दिवशी रिकामी वेळ शकते, एखादला कमी चान्स असतात.
हम.. ते हे.
हम्म.
तिथं बसण्यास लागते, ना येतांनी.
हो, तिथून काय तिथून कस आहे. मी जाता येत ना समोरून कुठं बी.
हं. का येेतानी पाहि तरी जातानी, पा लागते वाटते.
हम.. हम् तेस ते आहे मग आता.
हम्.
हॅलो हॅलो.
आज कस काय संपलं, टाकलं नाही का तवा मग.
काय.
नेट.
अरमा रिचार्ज संपला रिचार्ज.
टाकाव
टाकतो ना आता एक दिवस गेला जरी, उद्या टाकतो आ एक दिवस अजून चालते मग.
असे का हम्म.
हाईन घरी एक मोबाईल पडलेला आहे, हॉस स्पॉट वापरयाच तेज.
ते हे मग.
हम्म, तेवढं तीन चारशे रुपये आपल वाजतात महिन्याची.
अठ्ठावीस दिवस देऊ लागली, दोन दिवस कमी देऊ लागली.
हो ना, तीस दिवस बी देत नाही ते.
हम्म.
तीस दिवसाचे अजून ते, तीस चाळीस रुपये घेतात दोन तीन दिवसाचे अजून.
काय ब.
काय, पुरती ते आता. जेवला बिवला नाय.
नाही आम्ही गेलतो गावाले.
म्हणजे जेऊन आला असेल ना, का जेवायच राहिलात?
जेऊन आलो ना.
खाय खाल्लय?
इकडे या.
हम.
तेच लग्नातलं साध
लग्न?
हम्म.
पुढ नाही काय पाण्या पावसाचं?
डोंबिवलीला आज
कोणगो?
हम्म.
हम्म.
आबारी आहे थोडी.
नाही आबाळ नवत आज, ऊन होतं जरा.
पुढच्या महिन्यात.
पाण आलं. मला नाही वाटत तर आता कडकड वळलं आहे इिकडे तिकडं, अभाळ नाही काय नाही.
पावसाळा आहे म
हो पावसाळ्यात आहे, पण जाता तिकडे बी शहरन बी जरा थंडगार झाला तर पाण्याचं वातावरण.
हम.
कुठं ते पहिलीचच साचलेल आहे सध्या, हम्म. आपले इथं पान दोन तीन दिवस झाले काहीच नाही ना, एक हप्ता झाला वाटते काहीच नाही.
हन मग पुढचा महिना आहे ना मग.
आज गरमी होऊ राहिली होना, पण पुढच्या महिन्यात जरा ऑगस्ट मध्ये आहे वाटते पाणी.
हम म.
आपल्या ऑगस्ट मदि चोवीस ला जायचं रे, ले टाईम आहे ना?
चोवीस.
हम्म.
हम्म.
काय माहीत बरं हे आत्ता म्हण, तेवीसची बी हाय हे म्हणतात एक ट्रेन.
हा ना मग महिना भर तर लागते.
नाहीयरीे या महिन्यातली जुलैमधली.
या महिन्यात?
पुन तेवीस
नाही एवढे खाली नसतील ना.
होती आठ होती पण ते तिकीट महाग होत जरा.
ह बालाे सर
हम्, महाग तिकीट म्हणल्यावर कसं?
हम्म.
दमते का शंभर अजून, हा.
महिनाभर लागते म्हणले.
हो का, काय बजेटचं आहे का काही?
नाही नाही याच्यासाठीच ट्रेनसाठीच.
हो ना नाही तू अ सांग ना, यायला कस मग?
नाय का?
हम्म.
विचारयला लागेल ना मले.
पाय विचारून, काय ते. मी वस नक्की नाही, माहिती काय. माह्याच पैशाचा मेळ नाही काय.
ह
दादा. म्या म्हणला असंच, मले काय म्या म्हणलं, पाच हजार रुपये लागतात. म्हणलं, माझ्याजवळ दोन -तीन येतं म्हणलं.
हम्म.
ह, असं म्हणलं म्या, घरी.
बर जमलं मग.
हम्. आईन म्हणला, अजून एक -दोन हजार रुपये दे. म्हणलं, बस तेवढा होत नाही ना बे आठ नऊ हजार रुपय लागत्यात, तिकडं.
हो, ती ही
हम. पाच हजारात, काईच नाही होत ना.
फिरायचं मनल, जास्ती लागतात तिथं.
जाऊन यायचं. समजा, नाही री तरी बी आ अडीच- तीन हजार रुपये धराव लागेल ना. तिथं बी, बस गीस लागल ना.
हो.
मग खाणं- पिणं. ती जागा, तिथल फिरायचं पैसे.
अ हं.
हम्म. तरी तीनच दिवस, राहायचं ना समजा.
तीन दिवस. स्पॉट दूर- दूर यत ना.
हो ते पणय. लवकर उठाव लागते वाटते, सगळे.
हम्म.
आणल्यावर मुवी पाहा लागतील.
फिरु दि
हम्म, ते बी नाही. काही नाही, हिल स्टेशनले जायाचं वाटते. बीचले जायाचं. ते काय ते, नदी बिधी, काय फाउंटेन.
ह.
हम्म.
तू काय जायाचे किती दिवस?
जायले, दोन दिवस लागतात.
जायचे दोन दिवस, याचे दोन दिवस.
चार दिवस. पाच, सहा, सात. सात दिवस अशी.
अन् तिथं फिर, तिथं फिरणं वेगळच.
ते तीनच दिवस ना. मोजून असे सात दिवस होतात, समजा. लई नाही न. सात म्हणल्यावर, काय एवढं टेन्शनय.
ह, ह.
हम्म. पाय मग, गणेशचं बी काय खरं नाही. ते म्हणते हो, नाही. हो, नाही.
हो, नाही चालूय का?
हो ना. तीचं काय, खरंच दिशन नाही. घरी विचाराव लागते. हो, नाही म्हणतात. असं म्हणती ते
हो, तेच ना.
गणेश आल्यावर, तुल काय ताण नसेल ना, मग.
हा मला पण, तेच अंदाज धरून चालावं लाग, बजेट गिजे
हम्, तेच म्हणालो. काही नाही जरा, कमीवाल्या रुमा करू. खाणं -पिणं नॉर्मल धरू. एवढं काय. थोडीच रहायचं.
ह.
नॉनव्हेज मनलं की, लय पैसे लागतात. माहितीय का?
ते य.
काहीतरी शाकाहारी सज सुद्धा खा ढोकळ्या विकळ्या तिथे काय असते ते
तिथं राहते ना वेगळे राहते तेथं
होती काय म्हण त्याले म इसरूला आत्ता तर पाठवत म इडली डोसा वगैरे अस
ह हा ह
हलका हलका खायच काहीतरी
जेवण पोटभर शस्त असेल तिथं
खाली असेल ना थाली
हम्म
नाही ते बीच वगैरे महाग असेल जरासं दूर गेलं ना गावागिवाकडे की तिथं स्वत भेटेल
हा
ते बीच साईटले जरा महागच असतात गोष्ट
हम् ह
पण तू गोव्यात गेलताना वाटते
नाही नाही दनत गलो
गिल् तक
नाही ना
पूर्तले मोठे होतर तिच्यात
होा ते गल्दी
हम्म् गणेश नव्हता तू नव्हता योगेश नव्हता वाटते
कक कॅनसल
ती का मग ती ती कोण कोण तीचती वाटते बाकी ती जे की जय
हा
सचिन गोपाल कुणाल
ठिकडी जाला का तथ
हम्म ती जवळ येन रे इथे जी ना आपल्या महाराष्ट्रला
पहि जरी हिडलं तरी काही नाही सगळ पाहाल भेटे